नमस्कार ताई हा आता आपण विषय ताई घेऊया तर
हम्
प शिक्षणाची म्हणजे मुलींना शिक्षण ही काळाची गरज आहे का असं
येस येस येस
म्हणजे मुली ह्या शिकल्याच पाहिजेत ना आजकालच्या तुम्हाला काय वाटत आजकालच्या ज्या पिढीत म्हणा किंवा आजकाल जे
हम्म हम्
कल्चर आहे त्याच्यामध्ये मुलीच शिक्षणाला तेवढं महत्त्व द्यायला पाहिजे की नाही असं तुम्हाला काय वाटतं मत
महत्त्व तर आहेच म्हणजे पहिल्यापासून ज्या म्हणजे आमच्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या त्यांना शिक्णच नव्हतं विना घरातच बसून जायचं सा. हो म्हणजे ती स्त्री कोणाची अस उच्च वर्णीियांची किवा म कुद्र अस. नावाच्या जातीला काही शिकुणे बाईन अशी मानसिकता होती. का? शना होतील आपल्याशी भांडतील आपल्याशी वादविवाद करतील.
करती करतील.
हा तर्क करायला जमेल त्या हुशार होतील त्यांना समजेल. आपण ज करतो हा.
म्हणून त्यांनी स्त्रीला वंचितच ठेवलं शिक्षणापासून
हो ठेवलंच ना.
पण महात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी शिक्ष चळवळ चालवली त्याच्यामुळे आज म्हणजे श्रीयाममी म्हणते आहेत. तर तिथपर्यंत असतील म्हणजे त्यांच्यामुळेच आहेत.
ह नक्की त्यांच्यामुळेच प्रश्नच नाही ना.
त्यांच्यामुळे त्या बाहेर पडू शकल्या.
अगदी अगदी अगदी बरोबर पण आ. असं चित्र झालंय की शिकलेल्या बायका काय करतात नेमकं. त्या अजून अंधश्रद्धेच्या बळी पडत आहेत तर हे खराच प्रकरण झालं. मग शिक्षणाने तर नाही सुधारल्या त्यांनी फक्त डिग्र्या घेतल्यापासून
डिग्र्या घेतल्या बरोबर बरोबर.
मग शालेय शिक्षण महत्वाचं आहे पण त्या बरोबर सामाजिक शिक्षण पण महत्त्वाचं आहे.
सामाजिक हा संस्कार आणि सामाजिक शिक्षण हे दोन्ही पण गोष्टी त्याच्या बरोबर त्या असायलाच हव्यात अशा
हो आणि समाजात तर जे काय घडतंय ते अपडेट आपण ठेवल्या पाहिजे. आणि संस्कार काय आई बापांना एवढं कळत नाही ना कारण आई बापांना माहितच नाही. काय सांगावं काही नाही मुला मुलींना
बरोबर बरोबर बरोबर.
हल्लीच्या बायकाांनी तर किमान ज्या आमच्या पिढीत ज्या काही शिकल्यात वाच वाचतात. काय पी परोरोदरी
हा हा ह हा हा.
मुलीला सांगायच मी तो प्रयोग केला होता माझ्या मुलीवर दहावीला गेल्यावर आणि दहावीपर्यंत माझ्या नवऱ्याच्या शाळेत त्यामुळे काय टेन्शन नव्हतं पण जेव्हा ते अकरा वेला जाणार तर ते सांगितलं की बघ असं असं असतं तर प्रेम वगैरे किंवा असं. तुला आजूबाजूला खूप दिसेल असे पण आपण त्याच्यात पडायचं नाही वगैरे ती काय करायचीरी आली की कंटिन्यू सांगायची अगं ते वॉचमॅन काका ठेच बघत हो ते मग मला वाटले की अरे पुरुषांबद्दल हिला तिटकाराच निर्माण झाला.
हम् हम हं.
कुणी पाहिलं तर तिला रागाचो अगो तो माझ्याकडेच बघत होता.
ं केलं म म्हटलं नाही नाही आपण च. चुकीच्या पद्धतीने घेतले की सगळे पुरुष वाईटच असतात.
सारखे आहे बरोबर आहे बरोबर आहे.
ह असं झालं म्हट असं नसतं तर त्यांच्या वागण्याततून तसं जाणवलं आपल्याला किंवा त्यांनी काय करायचा प्रयत्न केला.
हा.
तर मग आपण सावध राहायचं.
उतरायचं बरोबर बरोबर मग ते शिक्षण घेतलं म्हणजे शिक्षा याच्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुलेणी यांनी काय केले. एक समाज सुधारेल स्त्री घराच्या बाहेर पडेल चूल मूल ह्या गोष्टी नाही त हे होईल आणि ती कुठेतरी देशाला हातभार लागेल किंवा स्वतः हे होईल या त्यां शिक्षण घेत पण काहीनी त्याचा छान उपयोग करतात अगदी घराला हातभार लावण म्हणा बाकीचे सामा आता ज्योति मॅडम सारखे एक सामाजिक तुमच्यासारखं पण काहीतरी समाजाच देण म्हणूने ते पण छान काम करतात.
हो ना
हो अशा काहीनी थोड्याफार वगळता म्हणजे बाकी बाकीच्यानी खूप अगदी पायलट पासून तर ट्रेन चालवण्यापर्यंत अग्निशामक मध्ये मणानेहवी मध्ये हल्ली रिक्षा पण महिला चालवत. म्हणजे पुरुषां ह
कंडक्टर अ रिक्षा एसटी चालक सुद्धा बाक आहेत.
हो एसटी चालक पण आहेत आहेत आहेत म्हणजे कुठल्या क्षेत्रात त्या कमी नाही येत. आणि मला असं वाटतं पुरुषांपेक्षा स्त्रियात जास्ती एक धमक असते सगळं करण्याची आणि ती घर पण सांभाळू शकते ती अगदी प्रामाणिकपणे आणि बाहेर पण सगळं करू शकते पुरुषांपेक्षा जास् चांगल्या प्रकारे असं मला वाटत. तर
अगदी अगदी मग काही ऑफिसमध्येध्ये फक्त बाहिला महिलाच का घेतात कारण त्या शिक्षिका ज्या असत आहेत बघा शिक्षकांपेक्षा कारण ते पतात आपले लेकर समजून वागतात विद्यार्थी
वागतात वागतात. आणि लेकडं समजून पण वागतात आणि ती बाईच अशी आहे का ती काहीही करू शकतील काहीही अगदी हिरकणीचंच उदाहरण घ्या तुम्ही
हा हा आजारवर झाली ना हिरकणी त्यासाठी मग शिवाजी महाराज म्हटले की हिरकणी आठवतेच.
हो तेच ना मग त्याच्याच तेच ना हिरकणी सारखं उदाहरण घ्या. तुमही म्हणजे ती काहीही करू शकता. म्हणून म्हणजे काही कानी समाज खूप छान फायदा केला समा साठी मदर टेरेसा वगैरे झालं बघा समाजासाठी काहीतरी खूप काय करून गेल्या. आणि ह्या पण होत्या आपल्या सिंधुताई होत्या बघा. अथांची माय सखबाळ त्या तर अशिक्षित होत्या. पण त्यांनी पण खूप छान कार्य केलं त्यां को अशा काही अशिक्षित असून हा हा ह ह हो हो हो त्यांची मुलगी पुण्यात आहे का प्राध्यापिका.
हो आता तीच सांभाळते सगळं सिंधुताईचा आश्रम.
हो का मग त्या बघा एक अशिक्षित असून फक्त स्वतःवर आणा झाला म्हणून किती पण ते चचीड वेगळी न ठेवता त्यातून चांगलं करायचं हे किती छान न. हे उदाहरण आहे.
आपण आणत आहोत तर लोकांनी आणत राहू नये त्यांना पण आई मिळावी म्हणून किती जणांची आई झालेल्या ग्रेट ग्रेट
केलं ते पण त्यांच काम खूप सुंदर आहे.
हो त्यांना प तीनदा जवळ जवळ प्रत्यक्ष भेटले म्हणजे मुंबईत त्यांना बोलवले अनेक सदस्यांनी तर म्हणजे वर्गणी गोळा करून त्यांना थैली द्यायचे कारण त्यांच्या आश्रमाला देणगे आहे म्हणून.
हा, हा, हा, हा,
अशी प्रत्यक्ष त्यांना स्टेज वरून ऐकलं त्याच्या त्यांच्या जवळ जाऊन माझ्या मुलीन फोटो काढला.
हो ना.
इतकं वाटायचं की काय बोला सुचाायचं नाही त्यांच्याकडे मी नुसतेशी बघत उभी राहियले. कि काय बाई आहे इतक्या लोकांची आई
आई हो त्याच त्यांच्या त्यांच्या पण याच्यावर जीवनापी हे निघालं होत ना फिल्म निघाली होती. ती सिंधुताई सपकाळ म्हणजे बघा ना अशा खूप स्त्रिया आहेत का? त्यांच्यावर पण अशा अगदी त्यांची काहीतरी फिम नाही करावी एवढे छान कार्य केलेत त्यांनी. हो शिक्षणामुळे काही गेल्या तर काही शिक अशिक्षित असून पण खूप छान काम केले.
केेलेत, केलेत, हो. आणि आता असं वाटतं ना सावित्रीबाईंचा जो पुण्यातला वाड आहे.
हा, हा, हा,
म्हणजे जिथं शाळा सुरु झाली तो भिडेवाडा तो इतका मोठा आपण सरकार दुर्लक्ष करत होत कारण नवीन करावी इमारत नवीन करावी म्ह इतकी आंदोलनं झाली इतका रस्त्यावर उतराव लागला आम्ही पण तिथे एक कार्यक्रम घेतला. तिथं डायरेक्ट रस्त्यावर पण हव होणा किंवा चांगली गोष्ट आहे देवाचं करणं चांगली गोष्ट आहे तर पंचवीस हजार समोरच गणपती मंदिरात स्तोत्र पठण करतात सामूहिक पण त्यातली एकही असं वाटलेलं की सावित्रीबाई मुळे आपण इथे आहोत. आपण हे करू शक त्या एक ही मोचा मोर्चा सामील नाही झाली किंवा त्यातलं कुणीही नाही याच अशा पण कृतज्ञ बायका आहेत की
आहेत, बरोबर आहे बरोबर आहे.
हा ते वाईट वाटलं जास्त. आणि मनुस्मृती नावाच आता हल्ले सारखं आपण ऐकतो, मनुस्मृती, मनुस्मृती त्याच्यात स स्त्री म्हणजे अ स्त्री मुळे खूप वाटळ होतो. स्त्रीला शुद्रापेक्षा पण जास्त कमी दर्जा दिला पाहिजे ते्ल आहे की ढोल पशु अं नारी, शूद्र, ना ढोलगवार, पशु, क्षुद्र नारी ताडन के अधिकारी म्हणजे सगळे मारण्याच्याच लायकीचे आहेत. ढोल ढोल बडवतो आपण पशूला मारतो शुद्र म्हणजे कमी जातीतली लोकं आणि नारी या म्हणजे इतकं वाईट लिहिले होत कि नाही तुम्ही तुम्ही जर बाईला बाईच म्हणत नाही जी तुम्हाला जन्म देते.
जन्म देते. हो, हो, हो, हो, हो
म
तिच्यापासून पुुढे तर काही होऊ शकत नाही, तिच्यामुळे सगळं चाललंय.
परत जर बायकांनी ठरवलं जस स्त्री भ्रूण हत्या होयच्या तसं मुलांचेच काढले तर किंवा आम्ही तुम्हाला जन्मच नाही देणार असं ठरवत काय होणार.
काय होणार आहे चाल चालूच शकत नाही ना जे सायकल चाललेली त चालू शकत नाही पूर्ण थांबेल ना तिच्यामु
आणि आता मुलांना वाटते मुलांना मुली मुलगी मिळे ना लग्नाला कारण मध्यंतरी खूप
गहन प्रश्न होता ग्रहण ग्रहण ग्रहण हो आपण तो विषय कंटिन्यू करू पुढे
तन करो असस यस यस तरी हो द्या अजून थांवा अजून
आहे आहे वेळ मग तेच म्हणलं आपण पुढे तेच श्री भ्रूण हत्या हा विषय सब्जेक्ट घेऊया जरा
येस येस येस येस आणि सा सावित्रीमाई ज्योतिबांच तर काय म्हणतात ते ते त्यांच इतिहासातून नाव कधीच नाही जाणार की त्यांनी एवढं करून ठेवले त्यांच्यासाठी
किती आज समाजाला सांगा म्हणजे किती त्रास झाला असे त्यांना फक्त एक तिने लढायचं होत शेण फेकत होते लोक काय का करत होते म्हणजे ज्या गोष्टीला विरोध होता तेच त्या करत होत्या
बरोबर पण नवरा होता होताना साती लाख म्हणून ते झाले म्हणून म्हणतात की लक्ष्मीनारायणच्या जोडीपेक्षा
आता आपल्याच आजकाल अधिकारां मुलांचा अधिकार घ्या इथे ते दिल्लीमध्येध्ये बसले किती दिवस झाले ते सोमन ुंज बसले तिथे तिकडे कोणा म्हण सावित्री एकट्या लढत होत्या त्यांना किती त्रास झाला अस आणि याच्यावरूनच आपण म्हणजे ते समजून घ्यायचं
आणि आता शिकलेले लोक आहेत तेव्हा तर शिकलेले नव्हते पण सगळेड
आणि ज्या गोष्टीला विरोध होता तीच गोष्ट ते हे करत होते हो हो हो ओके ओके हो करा तुम्ही करा मला
हो